हॅलो! हा बोल हो येतो आवाज,
हा म्हटलेयं झालं का जेवनं
हो इतक्यातं जेवण झालं.
हम,
बसलंयत.
काय खाल्लं
साधी खिचडीचं खाल्ली वातावरण बरोबर नाही ना आता सध्या
हो.
ह, मग त्रास नको व्हायला मंग सगळ्यांनीचं साधी खिचडी खाल्ली.
आमच्या अस्मितांनी सुद्धा साधीचं खिचडी खाल्ली हो आज.
हा पोटात तास होतात ना. या दिवसात.
हा तिचं ना पोट खूप दुखतंय आज पोटातं चमका निघतयं
हाव तिला मग ते जिरं उकळून पाण्यामध्ये आणि ते पाणी गाळून प्यायला दयाचं
हा. हा. त्याने पोटातल्या चमका थांबता का मग्
हा चमका थांबतात त्याच्याने
हम् अह काय झालं तिने ना दोन दिवसचा पूदवी ना बाहेरच खाल्ल
हा बरोबर आहे मग बाहेरचस
मागवलेलं होतं पण मग त्यानेच त्रास झाला असेल तिला असं वाटतय आम्हाला
बाहेरच शक्यतो या दिवसामध्ये खाऊचं नाही खाणं त टाळावं.
हा,
आणि हे हा पाणी पण गडूळ येतयं आता हल्ली सगळीकडे
हा, हा,
मंग सगळीकडे इतकं स्वच्छ, स्वच्छता राखली जात नाही चांगलं आपण म्हणतो बाहेरचं चांगलं असतं जिभेला फक्त चव लागते. आपल्या
हा, हा,
त्तसं याच्यामुळे मुलं ते बाहेरचं आवडीने खातात.
बरं रं
हा. मग शक्यत टाळावं ते आणि आपण घरातचं करून दयाव त्यांना त्यांच्या आवडीचं काय पाहिजे ते.
अच्छा
बरोबर
आता हा तुला एक किस्सा सांगते त्याच्यावरून
हां
माझी बहीण आलेली होती इथे नाशिकला
हा हा
तर हो थांबली होती ती पंधरा एक दिवस त्याच्यानंतर मग तिचा मुलगा आला तिला घ्यायला.
बरं
मुलगा मोठा आहे म्हणजे
हम हम हा हा
आणि मग नंतर गेले ते इथून जसे नाशिकून पुण्याला
हो
तर जाताना म्हणजे आता पाच तासाचा प्रवास असतो. थकवा येतो त्याला असं वाटलं की हा आईत. आता घरी गेल्यानंतर परत स्वयंपाक करेल तिथ लेली आता मग त्याच्यापेक्षा आपण बाहेरूनच मागवु
हो का मग मागवल का त्यांनी हा
हा मोठ्या मोठ्या हॉटेल मधून ऑर्डर केलं असं. जेवन
जेवण ऑर्डर केलं असेल हा जेवण.
पण ऑर्डर केलं आणि मग ते दोघं मायलेक जेवले.
हां
तर ते पोटभर जेवले आता भूक लागली असेल दिवसभराच.
हो बरोबर
संध्याकाळचं जेवण पोढभर केलं त्यांनी हा
ह
जेवल्यानंतर रात्री नाही काही एवढं वाटलं पण सकाळी थोडसं पोटात गडबड वाटली त्यांना
अजे वापर
पण तरी तो तसा ड्युटीवरर गेला.
ह.
ड्युटीवरर गेल्यानंतर त्याला तिथं अस घाम फुटलं खूप अस्वस्थ झालं.
हां.
आणि मग त्याच्यानंतर त्याच्या मित्रांनी म लगेच आवडतं त्यांच्या कंपनीत डॉक्टर असतात त्यांना बोलत.
हो असतात ना कंपन्यांमध्ये
मग ते चेक वगैरे केलं तर त्याचा बीपी हाय निघाला तिथे हाय झाला होता ते हाय झाल्यान तर डॉक्टर म्हणालं की तुम्ही ऍडमिटव्हा दवाखान्यातव वगैरे असं.
हा हा
त म्ह मला ती गरज नाही ऍडमिट होण्याची मला काय होतय ते मला समजतय म्हणे. मला पोटाचा त्रास होतोय.
हा
हा फूड पॉइझन होतं तसा प्रकार आहे म्हणून
हां
तर मला पोटासाठी व तुम्ही दुसरं काय द्या असं कि मला थोडं गरम पाणी द्या म्हणे थोडं एक ग्लास भर. हा मला हा बरं वाटत. मला अस तर तिथ कणीतरी मुलगा असेल कि त्या मुला व कुठ पाणी आण काय माहि मध्ये भरलेलं होत की काय केटल मध्ये होत का? अगदी ग्लास असतात ना आपल्या त्या अगदी ग्लास
हा असे थोडेसे जाडसर असतात ते ग्लास आता ज्यूस ला वगैरे वापरता बघा रेस्टॉरंट मध्ये वगैरे
हा तशा ग्लासात त्याला पाणी दिलं त्याला वाटलं असेल गरम आता थोडा इतकं का कल्पना असते कुणाला? त्याने पटकन हा पटकन कण असं तोंडात घेतलं ते पाणी असं घटघट प्यायला गेला तो म्हणजे
हा.
त त्याच्या घशापर्यंत गेलं ते पाणी पाणी उकळत होतं.
बाप रे! घसाच भाजला गेला असेल मग पूर्ण
पूर्ण घशापर्यंत तोंडापर्यंत अस पूर्ण भाजलं त्यांच तर लगेच गुळना फेकला तो बाहेर ताबडतो. पण तरी तेवढा वेळा भाजल गेलं ना ते
हो मग कारण मधले आपली स्किन नाजूक असते ना आतड्यांच्या
त्याला बोलता येईना खाता पिता खाण्यापिण्याचे सगळेच वांदे झाले म्हणजे असं.
अरे बाप! हो बरोबर ये ना फोड आले असतील आओ एक एखाद्या वेळेस ती स्किन ये ना लाल होते ना नाजूक असते ना ती जागा
हा मग फोड आले होते हो फोड आले होते.
पण मंग डॉक्टरांनी दिलं का त्यांना काय त्यावर ट्रीटमेंट केली का मग
नाय म तिथून तो निघाला त्या कंपनीतून तस ह संध्याकाळी लवकर निघाला
हां.
आणि मग त्याचे माहीतीतले डॉक्टर असेल त्या डॉक्टरांकडे गेला तो
अच्छा
अनं त्यांना दाखवलं ते हा
हां
म त्या डॉक्टरांनी दिल्या औषधं वगैरे काही गोळ्या दिल्या काही
हा हा हा दिलं असेल तोंड लावायला ये ना ते ज जेल टाईप असत ना हा ते जेल असतं असं गोड मधासारखं असतं वाट
अ हो ते तात्पुरत म्हणजे तोंड बधीर होतं असं तोंड खाण्यापिण्या पुुरतं असं
हा पण मंग बरं वाटलं का त्यांना
नाही लगेच नाही बरं नाही वाटलं ग त्याचे खाणं ण्याचे वांदेच झाले ना काहीच खात
हा
ता येई ना त्याला मग फ्रीज मध्ये थंडगार दूध प्यायचं. ह दूधच घ्याय
अ आणि अ म मावशींना पण झाला असेल ना काही त्रास मावशी
मावशी हो तिला पण झाला त्रास पण तिचं कस चक्कंर वगैरे आले तिला खूप असं बाकीच नाय जानऊलं चक्कर आलेल घरामध्ये तिला गरगरल्यासारखं झालं तिच्या लक्षात आलं ते पण म घेतलं घरातल्या घरात तिने जस हे थोडं.
हा काही घेतले असतील घरातले आपले
औषध कायतरी हा घेतली. मग तिला बर वाटलं पण त्याचा हा मध्येच वाढवा झाला. पोटाच बाजूला राहिलं आणि हे तोंडाचांच जास्त वाढवा झाला.
हो ना खूप वाढ झाला म्हणजे त्यांना काय माहितीय त्या नी बाहेरून मागवलं चांगले ठिकाणून मागवलं म्हणता ना तुम्ही आणि आपलं पोळी भाजी असं जेवण मागवलं असणारे ना दुसरं काय मागवणार ये अ
पोळ्या असं असतं ना तेच मागवलेलं होतं.
ह हा.
आता काय. आपण जरी म्हणतो मोठ्या हॉटेल पण मोठ्या हॉटेलींमध्ये इतकं काय अं स्वच्छताचे होती हा काळजी नाही घेतली जात अस.
हा. त्यांनी ऑनलाईन मागवलेला असणारे त्याच्यामुळे तक्रार पण कुठे करणार कि नाही.
हा तेच होतं ना मत हले एम
हा.
त्याच्यामुळे आपलं लहान मुलांना तर मुळीच देऊनये खरं बाहेरचं खायला.
हो ना हो तिचं खूप पोट दुखतय ना तिला मी आहे ना आता हो आपण दिला भाजून पोट शेकवायला.
बरं.
आणि मग थोड्या वया आणि तुम्ही बोलल्या ना जीर देेऊ करून असं
हा पर जे र्यातं पाणी द्यायच उकळून. हा दुसरं काहीच नाही गाळून घ्यायचं. कोमट करायचं ते चांगलं मग द्यायचं प्यायला. गरम गरम नाही देच.
हा कोमट करून मग द्यायच.
कोमट करून मग जा्यायचं.
हम्म.
ह बरं वाटेल मग त्याला बघ. थोडेसे अनुभव आपण लक्षात घेता पोरांची काळजी घ्यायची जरा. बाहेरचं खाणून टाळायचं.
हो ना बरोबर आहे त ना बाहेरचच खाल्लं गेलं ना दोन दिवसापासून.
हा.
त्याच्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला.
हा बरोबर.
आणि मग अशी थंडी वगैरे पण वाजून आली.
हा कसं कसं येते ना मग.
हा.
कसं कसं आहे ते लाह तू मलांडा.
आपण पावसा्या काळजीत घेतली पाहिजे पण कारण पावसाळ वातावरण
वातावरण बदलत आणि जड पदार्थ पचत. जड पदार्थ पचत नाही ह्या दिवसात.
हा आणि शरीराचे खूप त्रास हा. खूप तास आपलं बाहेर पडणं पण फार होत नाही ना.
हा हलकं फुलकं खाल्लं पाहिजे या्या दिवसामध्ये थोडस.
हा.
अच्छ.
खिचडी वगैरे असं.
ह.
वाातूर वगैरे असे पदार्थ टाळायला पाहिजे.
हा शक्यतो जास्त तिखट खायचं नाही वाातो खायच. सु नाही आहे अस. अ काळजी घ्यायची आतापताय हा.
दुसरं नाही आपण काही करू शकत आता नेहमी तर नाही आपण त्यांना म्हणू शकत ना. नाकाच खाऊ असं.
नाही कधीतरी खाणारच म्हणा मुलं हा एवढंच. ह्हणं, बाकी काय करणार? पण के.
हां, अजून असं दुसरं काही करू शक तो का, आपण पोटात जर चमका अशा सारख्या निघत असल्या, तर अजून त्या व्यतिरिक्त?
ते हिंगो देतात, थोडं गॅस वगैरे जर वाटलं तर, हिंगो देतात.
हं हं.
पाण्याबरोबर थोडा.
हां.
किंवा पोटालाही लावतात असं, बेंबीजवळ असं आजूबाजूने.
अच्छा.
हं. तो एक प्रयोग, पण हिंग घरात अ पाहिजे.
हो, नहीं बघते ना मी.
हं ह.
नसल्या ना तर आणून घेईन.
हं.
आणि करते तो पण एक उपाय, काय घरगुती उपाय करायला तर काय हरकत
काही हरकत नसतान, हा. त्याचे काही साईड इफेक्ट नाही, काही नाही.
हां बरोबर. चांगली द सांगितलं मला तुम्ही घरगुती उपाय, बरका खूप खूप धन्यवाद तुमचे.
हँ हं थँक
शुभरात्री.
हो गुड नाईट तुलाही.